हा नमस्कार मजेत नाहीत तुम्ही?
एकदम मजेत काय चाललंय? कसं काय कॉल केलं मला अचानक माझी आठवण आली.
हो काही नाही सरज केलेला म्हंटलं करूयात एखाद्या टॉपिक वर गप्पा.
अच्छा अच्छा काय विचारायचं होतं मला बोला.
काय हेच वातावरण पर्यावरणाविषयीच विचारायचं होतं.
बरं आता मी हवामान खात्यात तर काम
त्याच्यामुळे कळ तु च नाही नाही तुमच्या साईडचं वा- वातावरण कसं आहे किंवा पर्यावरण कसं आहे काही नाही. थोडं तिकडचं जाऊून घ्यायचं होता म्हणून म्हटलं विचारूया काय आहे काय नाही.
अच्छा माझ्या साईटला गरमी खूप आहे सकाळी थोडा पाऊस पकडत -पकडलेलं असं वाटलं पाऊस पडेल पण सकाळी काही पाऊस पडलेला नाहीये अ रात्री थोडस रिमजिम म्हणजे थोडस झलक दाखवली त्यानी त्याला काही जोर राहिल लेला नाहीये पाऊस.
हो अणि अ हे काय म्हणता गडया आप वातावरण पावसाचं होतं बरोबर आणि हे कसं ये क ती कडच हम्म प्रदूषण वगैरे. आहे की कमी ये जास्त ये.
आमच्याकडे प्रदूषण प्रचंड प्रमाणात आहे. भरपूर जणांना वायरल आहे कंपन्या आहेत कंपन्यांचा धूर सगळीकडे आमच्याकडच्या ज्या नद्या आहेत त्यांना सांडपाणी सोडलं जातं तय त्याच्यामुळे पाणी खराब आमच्याकडे मग अश्या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागत आहे.
हम्म तेच आमच्याईकडे पण सगळे म्हणजे एम आय डी सी हे ते हेना मग त्या साईड कंपन्या आणि त्याच्यामुळे गाडी आता कसं आहे पूर्वी पायी पायदवळ जायचे लोक आता प्रत्येकाला अस कुठेतरी पटकन पोहचाय चये म्हणून म पाई जाण ते शक्यच नाही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर याच्यामुळे काय होतये अ ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण भरपूर प्रचंड प्रमाणात होतात आमच्याकडे पण. इथल्या इथेच होत जा हळूहळू पाई जायचं नाहीये लोकांनी इतका कंटाळा येतोय ना चालायचा.
हो.
म ते गाडीच पाहिजे. एक तो टू व्हीलर पाही किंवा काहीतरी सायकल पा असल नाही की सायकल वर जाणार किंवा काही एवढया छो ते छोटे मुलं सुद्धा आता टू व्हीलर घेऊन फिरत असतात त्याच्यामुळे त एक त हम्म खूप आवाज आणि ते अ धुळीचं प्रमाण किंवा आवाज धूळ हे ते सगळीकडे बापरे बाप.
मुलं तर स्कूटी घेऊन फिरता येत. व असं बोलतो ना आपण असं असं वाग हो त्यांना असं जिथं गरजच नाहीये गाडीची तिथं पण जाता बि येता असं प्रकार झालाय.
हम्म हम्म तर ते अ लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे अ वापर पाण्याचा वापर झाला किंवा सगळ्या गोष्टींचा वापर आणि- असं हे ना शिस्त नाही राहिल आता, पूर्वीचे लोक कस- एखादी गोष्ट करायचं ते सगळ्यांचा विचार- करून करायचे, आता आपल काय सांग - होईल आणि बाकी त्यांच चांगलं हो किंवा नाही हो किंवा त्यांचा वाईट झालं तरी काही नाही. मग असं काहीतरी काम करतात की, त्याच्याने सगळ्यांना त्रास होतो.
हो, बरोबर आहे.
ध्वनी प्रदूषण हा ध्वनी प्रदूषण जरी म्हणला- पण मोठ्या आवाजात गाणी लावून द्याय-
बम बम बम हो हे जोर जोरात- भोंगे वाजवतात आणि काय जोर जोरात गाणी लावतात.
तर डीजेचे प्रमाण वाढले आता, हं, हं, हं.
हो आपण कामामध्ये बिझी आहोत, तर मग जोर जोरात टी व्ही चालू असते मग- आपण त्याच्यानी- त्याच्यामुळे आपण त्रासदायक म्हणजे, आपल्याला त्रास होतो आजारी व्यक्ती असेल तरी, पण जोरात ते लावली- हो हे ्वनीप
नाही नाही का, माणूसकी नाही राहिली पहिली गोष्ट.
हा, कोणाला कोणाची अशी काळजी राहिलेलीच नाहीये, प्रत्येकाला असं वाटत- की मीच, मीच, मीच.
बरोबर, आता पूर्वी तरी असं एकत्र येऊन सगळ्या गोष्टी करायच्या लोक आहे ना? हो, आजूबाजूचे झाले किंवा आपल्या चाळीतले झाले. पण आता प्लँट सिस- झालीये त्याच्यामध्ये त म्हणजे एखाद्या घरात तू काही झालं- तरी ते आजूबाजूच्या लोकांना काहीच फरक नव्हतो त्या गोष्टींचा.
मग काय, लोकांना आजकाल फरकच पडत नाहीये, कुठल्याच गोष्टीचा फरक नाही पडत आहे, प्रत्येकाला काय वाटत- तेय माहितेय का?
हम्
माझं खरं मी असं म्हणजे आता- अ.. गाड्यांमधून मुद्दामन जाताना जोरात गाडी घेऊन जातील, -
हं,
दमून असं त्याच्या गाडीतून असं धूर सोडतील.
आता पाऊस थोडा सुरू झाला, तर तेच होईल बघा बऱ्याच ठिकाणी.
हा, ते ऑइल लीक होईल, ऑइल लीक होईल, त्याच्यावरून ऍक्सिडेंट होतात. भरपूर साऱ्या अशा गोष्टी ज्या- आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये हे नाही, त्यात सगळ्या गोष्टी हो चालू आहेत.
हम्म, आता पावसाळ्यामध्ये कसं आहे, फिरायला निघतात लोक. तर जास्त प्रमाणात मुलं- मेन म्हणजे आणि त्या ड्रिंक- करून चालवण किंवा या गोष्टी मग बी बाकीच्याना अस कट मारून जायचं, हे करायचं. तेकच त्याच्यानी पण काय होतं प्रदूषण होतच, स्वतःच जीवाच नुकसान होत.
हो, हो, हो, स्वतःच्या जीवाच पण नुकसान करतात- प्रदूषणाच पण नुकसान तर चालूच आहे, पण काही काही लोक अशी- अँक्सिडेंट पण करून जात आहेत.
काही हा तेच ना, स्वतःला अस हिरो समजत आता आत्ताची मुलं. मुलं झाले किंवा मुली झाले, हम्.
स्वतःला काय समजायला लागल्यात, कुठल्या हु हूर पऱ्या न सोनपऱ्या झाल्यात, देवाचे देव जाणे.
आता काही ठिकाणी, बघा तीर्थस्थान-तीर्थस्थानी जाता काही लोक हा ठीक हे बाबा की अ, देवाचं दर्शन घे न, हे ते ठीक आंघोळ करतात. मग आपले जे कपडे असातात ते अस ना त्या पाण्यात सोडून द्यायच म्हणजे, झाल का पाण्याच प्रदूषण?
हो प्रदूषण झाल.
तिथेच नारळ सोडण किंवा मग ते हार हे ते फुल वगैरे टाकून द्यायचे. किवा मग काही आपल घरून जुन्या वस्तू घेऊन आलेल्या असल, ते पाण्यात सोडून द्यायच्या.
हो.
म्हणजे आमच्यात आमच्या इकडे आहे ब अ नदी हे ना, मग त्या नदीला अस प हे दूषित करून ठेवलेल हे लोकांनी.
आमच्याकडचे त, बापरे मग खूप दूषित झाली असेल तुमची नदी?
हो मग ते आघोळ करायला आले का, मग अ म्ह ते ते सोडून जायच त्यांनी, म लोक बाकीचे ते स्वच्छ करणारच. पण म हे आपल्याला कळायला पाहिजे ना कि हे आप आपण कोण, आपण कोणत्या ठिकाणी आलोय किंवा काय-काय न? नहीं अन त्या पाण्याचं कसं काय दूशित करायचं पाणी? हे लोकांना कळत नाही गावाकडचे लोकं ना एवढ नॉलेज नसत त्या गोष्टीनच ना, त्याच्यामुळेच ईकडच्या साईड चे बरेच लोक ते पाण्यामध्ये आपले कपडे टाकून देत असतात.
शी-शी शी-शी शी-शी किती घाण वाटत असेल ते? आमच्याकडे तर नद्या गं कुठल सांडपाणी जातोय फक्त मग कंपन्याचं सांडपाणी पाण्यात जातोय. त कोन्डन नाले सोडले गेले आहेत आणि परत तो रिटर्न आपल्याला फिल्टर होऊन येणार, काय उपयोग त्या पाण्याचा?
हम्म, ते नियम लावून पण, जर प्रशासनाने नियम लावला तर त्याच पालन सगळ्यांनीच केल पाहिजे ना? ते एक दोन जणांनी केल त्याचा उपयोग नाही.
हो त्याच पालन पण सर्वांनी करायला पाहिजे ना, त्याच नियम म्हणजे अस सगळ्या गोष्टी लावून का उपयोग आहे का बर?
हन, म ते केल तरच अ आपल आ इतर ठिकाणी आपण दुसऱ्या देशांमध्ये गेलो, तर बापरे तिकडे अस काही पडलेल सुद्धा दिसत नाही साधा कचरा वगैरे काही नाही का.
हो-हो-हो.
का आपल्या इथे जिथे बघाव तिकडे ते अं
कचरा आ एवढ सांगितलेला आहे, प्रत्येकाला का हीते कचरा टाकू नका. किंवा इथे काय करू नका, तरी पण सगळ करत आहेत.
हो. आणि मी त्याच्यात कस म्हणजे तिकडे सगळी काम स्वतःच्या हाताने करायला लावतात, त्याच्यामुळे ना त्या लोकांना जाणीवे त्या गोष्टींची.
म्ह.
इथे आपण काय करतो, अं ऑफिस वगैरे जायला लागले दोघीपण, नवरा- बायको तर घरातल्या कामांसाठी बाई लावतो, बरोबर? म इतेे आपल्याला अस ते, व्हॅल्यू नाही त्या गोष्टींची. कि बाबा या कामासाठी, हं काय लागतं किंवा किती कष्ट लागत? काय कराव लागत, काय नाही?
हो.
तिकडे म्हजे दोन माहिती का घरात? नाय पुढे काम स्वतः करा लागत.
उलट मी तेच बोलते ते लोक स्वतःहून स्वतःची कामं करत आहेत ना आपलं बघा. अ बाया काय ठेवती तरी पण घाण करताय.
तेच ना.
म.
बाकी काय झाल तुमच्या इकडच?
बाकी माझ्याकडे सगळ व्यवस्थित चालू आहे. एका साइडला मी थोडस माझ वेगळ काम पण करत आहे, एका साइडला मी तुमच्या शि पण बोलत आहे. अं एक साईडला अ काय झालं माझ्या त्या मोबाईल मध्ये ना थोडा इशू झालाय. त्याच्यामुळे मला हा मोबाईल वापरायला लागतोय. तर मग दोन्ही मोबाईल वर माझं दोन्ही काम सुरू आहे.
चालेल चालेल बायकाना कस आता बाईक -बायकांना घरात बसलेलं हे होत नाही नाही का रिकामा बसलेलं. मग काहीतरी उद्योग पाहिजे.
हो ना, आता मोका आहे कायतरी हो ते काहीतरी भाज्याच निवडत बसा. आता भाज्याचे सीझन चालू होतील मग भाज्या येतील आपल्या घरी. हिरव्या हिरव्या भाज्या, रानभाज्या, रानमेवा, त्या सगळ्या सगळ्या गोष्टी करायला जी मज्जा येते ती कशातच येत नाही. हो.
पण मग गावाकडच म्हणजे भाज्यांचं हे ना गावाकडेच छान असे एकदम नाही का, ताज्या ताज्या शेतातून तोडून आणायच्या.
हं.
आणि बनवायच्या.
हो.
आपल्या इकडे कसं आ दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणा हुन येतात ना, आता शेतकरी शेतकऱ्यावरून दुसर् कोणतरी घेणार, मग तिसरा घेणार, मंतर भाजीवाल्याकडे येणार ती भाजी. पण गावाकडे शान म्हणज जे ह जायचं तोडून आणायचं भाजी बनवायची.
सगळीकडे तेच चालू आहे. गावाकडचेच मी एखा ताईशी म्हणजे माझ्या ओळखीच्या ताई त्यांच्याशी बोलत होती माझी मैत्रीण. त्यांच्या घरी ना सगळ्या भाज्या स्वतः घरीच लावल्या जातात. मी ऐकलं एवढं भारी वाटलं ना मला. म्हंटलं वा आणि आम्हाला म्हंटलं भेटात ना,
परस बघ म्हणून आजूबाजूला जर असली जागा तर मग करतात ना.
हो. आणि म्हटलं ह ना सगळे स्वतःहून भाज्या भेटत आहेत मला ना बोलावतय कोणतरी आपण बोलूयात नंतर. हो चालेल अ थँक यू, धन्यवाद सॉरी